हॅल-हा सर आवाज येतोय येतोय, आवाज
हा मी पुढे कंटिन्यू करतो, हा मग आम्ही तिकडे कसं तिकडे आम्हाला विचार आम्ही त्यांना विचारलो ना की हे. सर्व. म्हणजे तुमच्या इथे आहे तर आम्हाला काय ते सर्व खरखर सांगा तर त्यांनी आम्हाला. सांगितलं की असं असं होत म्हणजे तिथ मुलं जुनी जी फॅमिली राहत होती त्यानी आम्हाला घर विकलं. त्या घरातल्या मुलाने आत्महत्या केली होती.
हम्म
आणि त्या तो मुलगा. तिथेच राहत होता.
हम
त्यांनी भाड्यांण दिली होती ना त्या मुलाला त्याच एकटाच म मुलगा राहत होत. मग त्यांनी विकली कारण त्यांनाच ते राहायला आले होते तेव्हा त्यांना काही ना काय दोष यायला लागले.
हम्
जाणवायला लागलास. ग त्यांनी विकून टाकली. म्हणून ही रूम माझ्या क्लायंटने घेतली होती.
हम्म,
मग ती रूम घेतल्यावर अंगावर येऊ लागली.
हम्,
मग मग आम्ही त्यांना सांगित. आहे की हा जो विषय आहे ते सगळ तांत्रिक आंत्रिकाचा विषय आहे.?
हम्,
आपण जे, वास्तुस्त्रामध्ये आपण एक एका लिमिट पर्यंत कंट्रोल करू शकतो.
बरोबर आहे.
पण जोपर्यंत इथे जी अतृप्त आत्मा आहे, किंवा जे काय आहे. त्यांना जोपर्यंत त्यांची पूजा अर्चना किंवा त्यांना मोक्ष जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही. किती वास्तुशास्त्रान घर बांधले हे तुम्हाला पळणार नाही.
ह
आम्ही त्यांना तेच एवढं सांगितलं की तुम्ही जर आम्हाला आधी सांगितलं सर. की असंच आहे तर आमचा पण वेळ वाया गेला नसता. आणि तुमचे पण पैसे फिकट गेले नसते ना.
बरोबर.?
असं, आहे म्हणजे काही गोष्टी असे असतात की जे आपल्या आवकाच्या बाहेर पण आहेत.
बरोबर.
अच्छा तिथे, नुसतं एकच शास्त्र उपयोगाचं नाही. अजुन. अजून हे. प्रयत्न करावे लागतो.
बरोबर,
शेवटी मग मी त्यांना माझ्या फ्रेंड. फ्रेंड सर्कल बघून एकाचा नंबर दिला क अशा अशा ठिकाणी तुम्ही असं असं करा.
हम्,
नंतर पुढे काय झालं ते आपल्याला कळत नाही मला पण.
हम्.
न परत मला काय कॉल आला ना त्यांच्याकडून म्हणजे अशा गोष्टी. आपण कोणत्याही वास्तु ला जाऊन छेडछाड केली तर. आपल्याला एक परिणाम भोगावेच लागतात.
मी माझा एक अनुभव सांगतो अडगाव मध्ये एक बंगला होता.
हां,
आणि बंगल्यात. हो,
हा.
आणि तो बंगला हे एका माणसाला मिळत.
हा हा.
तर ते साराच्याकडे गेले काय नसते.
हां?
पाच कोटीचा बंगल्यामध्ये अडीच कोटीला मिळतोय म्हणजे घ्यायलाय काय हरकत आहे,? का
बरोबर,
ते सर म्हणे मला दाखवून द्या म्हणे मग,
हा हा हां,
म्हणजे आपल्याला काही दाखवता येणार नाही का नाही म्हणजे.
हो,
ठीक आहे म्हणे मग
हम्
ते
हम् ह
तु खक हत
हम्
लिहून घे.
हम् हम,
बर का हो का? बर बर, आता येता ना? अच हॅलो.
हां बोला ना सर
हा मग ते मुंबई
मग?
तिकडून टोकन काहीतरी दिलं.
काय दिलं?
टोकन दिलं टोकन.
हा हा हा,
आणि येत असताना इगतपुरीच्या आसपास कुठ तर त्यांच्या गाडीच्या पुढं, गाय आडवी आली.
हा हा हा,, बरोबर.
गाय मेली, तर ते मग नंतर आहे ना
हा.
आता त्यांच्या लक्षात आलं की, आपल्याला काय गडबड झाल्या म्हणून.
बर- बर.
ते सरांच्याकडे जाऊन सरांना सांगितलं असं झालं म्हणून . अगदी विकून टाकू महणे ते सरांना सांगितलं हो.
हा-. हा बरोबर, ते तुम्हाला करूच देणार नाही अस.
अरे नाही तुमच तुमचा सुद्धा घात होणार होता म्हणे, मग तुम्ही तिथं जाणार होता.
बरोबर, हा म्हण ते तुम्हाला ते थांबवत ते. हा हा बरोबर.
तुम्हाला वाचवलं.
बरोबर - बरोबर.
म्हणजे हे असंय, आंखो देखा आमच्यासमोर.
बरोबर, नाही खरंच होत असं अशा भरपूर गोष्टी आहेत आता मला मी काही ठिकाणी जातो ना तर, अ मला पण अशा अनुभव येतात.
हम.
कधी जायच्या आधी अनुभव येतात, कधी जाऊन आल्यानंतर अनुभव येतात.
हम.
असं आहे पण ते कसं असतं आपण जोपर्यंत त्यामध्ये शिरत नाही. तोपर्यंत कोणाला म्हणजे नाही कळत की खरंच हे असतं का?
हम्म.
असं म्हणजे सामान्य माणसाला किंवा जो ह्या फिल्डमध्ये नाहीये किंवा आता तुमच का तुम्हाला अनुभव आय सरांचा अनुभव आय सरांसारखा तुम्हाला पण अनुभव आलेला आय. तसं आता मी कोणत्या दुसऱ्या सामान्य माणसं सांगायला गेलो तर ते माझी चेष्टा करतील. अरे हे काय हा म्हणजे असं आय. हा प्रत्येक विश्वासाचा प्रश्न आय प्रत्येकता हो.
नी अजू
हा.
ते कुठल्या चालू केल्यानंतर आयत
हा हा.
ते म ते पक्षी मरणे किंवा असं कायतरी हूने म ते मांजर येऊन खाऊन जाणं. असं काय तर त्याचे व्हायचे, म तो हा तर त्यांना सांगितलं बाबा कुणी तर तुम्ही एक काम करा म्हणे तुम्ही आय ना भेटा म्हणे सरांना. त्या सरांचं नाव समलं सरांच्याकडे आले आल्यानंतर सरांना सांगितलं.
हा.
तर सर म्हणले ठीकये आपण बघून गेले म गेल्यानंतर आय ना गेल्यानंतर ते नी अस एंट्री केल्या त्यांच्या त्या
हा हा.
आणि त्यांना गाळी मांजर दिसायला लागली सगळी.
बरोबर.
मांजर दिस
हम् हम्.
अडव आयची मांजर. ते त्या माणसा मालका दिसत नव्हत हा ते मालका दिसत नव्हत पण यांना दिसायचे. म तिथ गेल्यानंतर त्यांनी विचारलं सरांनी तुम्ही हा. तर आम्ही हो अशी मांजरं मारतो म्हणजे कारण आमच्या हिकडं पोल्ट्री आय ना ते फार त्रास देतात म्हणे. आणि त्याच्यामुळ
हा.
निगेटिव्ह हेच हाय म्हणे हेच तुम्हाला त्रास देतय, मग काय करा म्हणे म एक काम करा म्हणे. तुम्हीं
हा.
एक ते एक काम करा म्हणलं. ते नाव गावाच देवस्थानातन जातय ते.
हम् हम्.
ती पिढा म्हणजे
ओके.
ते काम मग हो म्हणलं चालेल सर तसं करतो म्हणलं.
हा हा.
ही आता छोट्या छोट्या गोष्टी ना तर बऱ्याच
हॅलो तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय.
आला का आला का आवाज आला?
नेटवर्क जाताय वाटतं मध्ये मध्ये हां बोल ना येतोय येतोय.
पण मग असा किस्सा निघतो. म्हणजे
हा हा बरोबर. नाही असं भरपूर अनुभव असतात जो पर्यंत आपण त्याच्यामध्ये शिरत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे अनुभव भेटतचं नाही असं पण आहे. आणि काही काही असतात ते थोडं, हा.
माझ माझं
काय म्हणताय?
बरोबर.
बरोबर.
म्हणजे
हम्म.
ते म्हणत नाहीत.
हा हो ते तर आहेच.
त्यांचा बिझनेस बंद करून कोण कोणाला सांगेल पण मला माझ्या मित्राला
हा हा.
आता स्वामी समर्थ
बरोबर.
हम्म.
स्वामी समर्थ.
हम्म हम्म हम्म.
ते म्हणे बाबा कॅशेट घेऊन ये मला झाली.
हा.
तर ते म्हणे ठीक आहे. मग मुंबईला कॅसेट घेतली. आणि घेतल्यानंतर त्यानं साधारणतः साडेआठ नऊ वाजता कॅसेट रात्री मिळाली त्यांच्या ताब्यात.
हा हा हा.
ते काय म्हटलंय आता काय नाही म्हणे ते आता आपण जायचं तर डायरेक्ट म्हणे की आपण अकलकोटला जाऊ आणि छरणावरती पहिल्यादा कॅशेट ठेवु आणि नंतर मग ते सीट आपण वह
हा.
तर ते एकटेच निघाले तिथून.
हा हा.
रात्री.
अरे बापरे.
ठिक आहे. आणि रात्री काहीतरी पहाटे, पहाटे पाच वाजेपर्यंत काकड आरतीच्या वेळेस.
ओके.
अक्कलकोटला कसे गेले माहित नाही काय गेले
अ कपडे
वा
त्यांना, त्यांना समजलं नाही शेवटपर्यंत.
काय म्हटलंय? नाही त्याना समजलं कशा पद्धतीने गेलं म्हणजे किती फास्ट गेले. पण पाच, पाचच्या काकडा आरतीला टाकी कुठलं समा समाधी वरती गेली. ते पुजारी आहेत.
हा हा.
ह हो
हा हा.
ह एकदम थकवर काय सगळं ते म्हठले अरे असं का काय झालं म्हणे तुम्हाले काहीच नाही. पण तिथे गेल्यानंतर पूजारी माग काम करू म्हणे आनलीत का
बरोबर.
म्हणजे एक विशेष काही गोष्टी असतात म्हणजे
हो हो हो.
बाडागतय
चांगले मध्येे, मध्येे, मध्ये लोबो तुमचे पण चांगले आहेत.
काय म्हटलं सर?
हेच म्हटलं अनुभव तुमचे पण चांगलेत म्हटलं.
होय शंभर टक्के सर माय तुम्ही मला जेव्हा मला काल वास्तुशस्त्र बोलेना तर मी तुम्हाला बोलताना बोलल होतो मला बरचय माहिती आहे बर का.
ह्
मी तुम्हाला बोलता, बोलता अस बोललो पण होतो. पण म्हटलं माझा ज्यावळेस याच्यावरती विषयी चर्चा होईल तेव्हास मला बोलता येईल म्हटलं काय अडचण नाही का.
काय असं.
दोघे आलेत.
हो.
निका
चला मग नंतर कॉल, कॉल करतो थोड्या वेळाने ह. हा ठेवतो होता आता हा संपवतो हा ओके सर हा.
तुम्हाला अजून एक अनुभव सांगेल नंतर,